हॅलो हा येतोय का आवाज. चाहा पाणी झालं का.
हो झालं तुमच.
मी आता चहा घे का चहा घेऊनच बसलो आता जस्ट.
हा हा पाऊस काय म्हणतो.
पाऊस आहे, का सकाळ बसण थोडासा हाय.
हा इकडं नाही आज काल होत. काल छान पडलं आज काही नाही.
नाही इकड काही पाऊस वगैरे नाही काही नाही.
हा हा बाकी काय म्हणता.
बाकी काय चालू च कंपनीत जर तेे झाल तर चहा घेतला बसलो आता.
हा हा बाकी सायन्स बद्दल वगैरे काय माहिती! सांग मला.
काय सायन्स बद्दल आता कुठल्या सब्जेक्ट वरती बोलायचं तो विषय सायन्स. सायन्समध्ये चार प्रचार फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्स. येतोय ग आवाज येतोय आवाज येतय ग मला येतोय.
आवाज येतोयका?
हा येतोय येतोय
काहीतरी सांगा, कल हो हो हो
हम्म. काय पोरांच तर हे चालू झाले, शाळा चालू झाल्या तर त्यांना सायन्सच आता आता सायनस जर बघितलं तर डोकं फिरायचं काम आहे असं सायन्स
तुमचं शिक्षण खूप झालेलं आहे तुमला भरपूर का नॉलेज आहे काही सांगा अस की आम्हाला त्याच्याबद्ल काहीतरी नाही का काहीतरी नवीन ऐकायला
म का का काम करा ना त्याच्या, त्याच्यापेक्षा तुम्ही ये ना घरातल्या घरात द डिटर्जेंट लिक्विड, डीटर्जेंट वगैरे बनवा.
नाही त्याच्याबद्दल नको आहे पण दुसरं काहीतरी सांगा ना असं की अ सायन्स बद्ल नाही तर मग
आवाज
ऐकले का काय?
कशाबद्दल होतय?
वगैरे काय
हिस्ट्री हिस्ट्री हिस्टरी चा न माझा जास्त काही एवढा विशेष परिचय नाही त्याच्यामुळे हिस्ट्रीच काय हम् मॅथ्स
बापरे सगळ्यांना कठीण जातं तुम्हाला मॅथ्स मॅथ आवडायचं
हो मॅथस मॅथ काय मॅथ सगळ्यात सोपं मॅथ्स आणि फिजिक सगळ्यात सोपं असतं. हो. चालेल
अरे तु आवाज खुप वाटतं तुमच्या घरी
तिकडं खाली समोर गॅलरीत मी गॅलरीत बसलो ना--हम गॅलरीत बसलो आहे ना
आवडायं विषय
मॅथ्स मॅथस मला मॅथ लाव आऊट ऑफ मार्क होत मॅथला, येतोय आवाज येतोय का?
हो येतोय येतोय
ह मॅथ्स ला मला आउट ऑफ टें्थला पण आउट ऑफ होते मला ट्वेल्थला आउट ऑफ होते
हा
इंजिनिअरिंग ला होती दोन्ही वर्ष टॉपवर होत मॅ्थ्स मध्ये मी
बाबरेच छान
जास् शंभर शंभर पैकी पेपर अस शंभर पैकी सिक्स्टी फायव्ह इंजिनिअरिंगला पडले होते टॉपर रेत इंजिनियरिंगच्या मॅथस इंजिनिअरिंगचा मॅथस कोुणाला जमतच नाही जास्त आणि सगळ्यांनी भाऊ करून ठेवला नुसत मॅथ्स मॅथ्स मॅथ्स
हो.
काय अवघड नाही लिमिट इंटिग्रेशन डेरेवेटिव्ह एवढं करलं तरी ल झालं तीन चॅप्टर केले तरी माणूस पास होऊन जातो.
आणि मुळात म्हणजे, नाही का मला असं म्हणायचं? ही सगळे जण आणि का इंजिनिअर कडेच दहावी झाल्यानंतर प्रत्येक जण म्हणता डिप्लोमा डिप्लोमा डिप्लोमा करू प्रत्येक, जण डप्लोमा कडेच जातात. म्हणजे, आता ना का प्रत्येक जणांना विचारलं का काय केलंय तर ते सांगतात की, इंजिनिअरिंगच केलयं डिप्लोमा
कोणी हेच घेत नाही.
इंजिनियरला ना आज हेना मुळातच वॅल्यू नाही, राहिलेली कारण इंजिनिअरिंगचं कसं झालं माहिती आहे का? एका अव्हेरज कुठली एक सिटी घेतली, तर मिनिमम चार ते पाच कॉलेजेस पाच कॉलेजेस मध्ये जर, बघितलं तर समजा दोन शिफ्ट बघितल्या सकाळची शिफ्ट आणि संध्याकाळची शिफ्ट म्हणजे, साठ आणि साठ एकशे वीस एका डिपार्टमेंट चे एकशे वीस पोर एका कॉलेज मधून निघणार, गुनूले पाच कॉलेज म्हणजे झाले किती?
व्हयं.
आठशे पोर झाले.
हो.
आठशे लोक दरवर्षी पास आउट होणार. आठशे पैकी समजा सहाशेच पास आउट झाले, मग सहाशे लोकांना जॉब अशी एका सिटीतनं अशे महाराष्ट्रात आहेत सिटी किती? लोकां - ना जॉब आणायचे कुठून तेवढ्या, असा विषय हाय ना आणि सगळ्यांनी एकानी इंजिनिअरिंग केले की सगळं गाव सगळ्यांनी इंजिनिअरिंगच्याच मागे लागतात. इंजिनिअरिंग सोडून प्लेन बी एस सी कर केल्यानंतर पण एवढ्या ऑपॉर्च्युनिटीज आहेत त्या दुनियाभरच्या. फुड टेक्नॉलॉजी आहे. अल्कोलटेक आहे, बायोटेक्नॉलॉजी आहे भरपूर आहेत. भरपूर म्हणजे म्हणजे बायोटेक्नॉलॉजी मध्ये तर आजच्या डेटला लोकं मिळत नाहीत.
आता कसंय आहे प्रवा प्रत्येकाला हे आहे का
लोकांना एकच माहित आहे इंजिनियर मेन हाय इंजिनियर नाही तर डॉक्टर इंजिनियर नाही तर डॉक्टर इंजिनिअर आणि डॉक्टर आणायच्या कुठून?
मग आणि बाकीचे पण कल खूप आहेत ना. बाकीचे पण कल खूप आहे त्यांनी
पूर म्हणजे एवढा एवढा स्कोप आहे ना सायन्स मधून माणसांनी फक्त प्लेन ग्रॅज्युएशन केलं त्याच्यानं तर सुद्धा एम एस सी जरी केलं एम एस सी नंतर आता पी एच डी होल्डर जे आहेत ना, त्या ते लोकं आर एन डी डी डिपार्टमेंट ला बसतात त्या लोकांचे तीस तीस चाळीस चाळीस लाखाचे पॅकेज असत. हो, हा.
मराठल्या तुला सा येते त्यांना आधी कारण कसयं मुलं नव्वद टक्के पडले शंभ टक्के पड
मुळात आहे ना मूल मुलांचं कल कुठायं आहे हे फार इम्पॉर्टंट आहे नाहीतर काय होतं, मुलांचं कल कुठंय आहे ते फार इम्पॉर्टंट आहे ना आता काय होतं आई वडील सांगतात तुला इंजिनियर बनवायचं. तो इंजिनिअरिंगची त्याला आवडच नसते त्याच
हम्म
इंजिनिअरिंग चालत नाही त्याला इंजिनिरंगला घालून काय फायदाच नाही तो दोडत कडत इंजिनिअरिंग करणार मग तो असा इंजिनिअर होणार की अवघडत आणि दुसरी गोष्ट मेडिकलच असं मेडिकलला जे मेरिट लागत त्या मेरिट हिशबाने जर बघितलं तर फार लिमिटेड मुलं आपले इथे हे होतात पास आउट होतात मेडिकलला म्हणजे जे माझ्या माझ्या ब जेे मेडल आ त लोकां मडम सेकंड इयरला सोडलं एकाने थर्ड इयरला सोडलं एकदानी दोघांनी ना फर्स्ट इयरला सोडून दिलं असा विषय कारण काय कि ते पैसा म्हणण्यापेक्षा काय पर प पैसा तर जातोच जातो पण दोन वर्ष वाया जातात ना
हो ना मगच ना वय पुढं वाढत जात मुळात म्हणजे वय पण वाढतं दोन वर्षे वाया जातात शिवाय पैसा जातो
माझा एक मित्र माझा एक मित्र आहे लहानपणापासून आम्ही एकत्र त्यांनी इंजिनिअरिंग केलं बी केलं तर तो म्हणजे दहावीला पण फर्स्ट नंबर रँक ला हो स्कूलमध्ये बावीला पण फट रँक लावता स्कूल म ओपन कॅटेगरी म कॅटेगरीचं मेरट हाय लागतं एक तर आधी बरोबर आणि त्यांनी काय केलं त्यांनी इंजिनिअरिंग केलं मी इकडे म ज ची तयारी केली आणि तोफ एसफ एस म्ह सेटल झाला तो
नाही ते बरोबर आहे खूपच छान आहे मला मी तुमच्याकडन त्यांच्याबद्दल ऐकलेले आहे पण मला नाही काय म्हणायचंय त्यांच आता आपल्याला बोलायचं नाही काय नाही पण मला असं म्हणा परिक्रय पण खूपच छान आहे ज्याला आवड आहे त्यां केलंच पाहिजे पण म्हणजे पण फीलल्डमध्येध्ये खूप
बर नाही नाही ऑप्शन्स भरपूर आहेत शेवटी कस आहे माहिती आहे का तुम्ही कुठल्याही डिपार्टमेंटला रँकमध्येध्ये असलात तर तुम्हाला पहिला प्रेफरन्स दिलाच जातो मग तुम्ही कुठल्याही ि कुठल्याही फॅकल्टी र् पण आर्ला पण अस काय क फारच लोग हे आहे असं काही नाही आहे आर्ट्स करून पण बरेच लोकं कॉम्पिटेटिव्ह एक्झाम देऊन किंवा मग गव्हर्नमेंट एक्झाम्स देऊन आहेस करतातस की किंवा मग तलाट झालं आहे बाकीचे लोक डूनच गे अस
हो ते पण असतात मुात म्हणजे शिक्षक
ह
स्ेशल जे करात हे सगळे शिकवणारे शिक्षक असतात त्यांच पण ख बीए मधनच झालेलं असं आर्टसमधनच त्यामुळं आपण असं म्हणू शकत नाही कि सगळ्या साईड ना जिथे तिथे ओके फक्त मुल
त्यांच्या कड अस करतात अनेकदा हा आणि घेतात ऍडमिशन आई वडील फोर्स करतात कोणी मैत्री मैत्रिन मैत्रिणीनी फोर्स केला म्हणून घेतात पण तिथं त्यांना काहीच येत नसत त्यांच्या ते गेल्यानं
चर्षक पत्नी उगच
बरोबर, हम्म.
हॅलो, हो त्यामुळे
हॅलो. बर. आवाज फ्लक्चुएट होतोय बहुतेक.
अच्छा! आता येईल.
हा.
म्हटल ऍडमिशन आहे ना.
हम्.
त्यांच मार्च च ऍडमिशन आहे टू सेट त्यांना जे आवडत त्यांनी ते घ्यावं.
हम, हम. बरोबर आहे.
पात
हम्.
किचनचं म्हणल ते सगळे जन
तो डॉक्टर
हो बरोबर आहे.
छान वाटलं तुमच्याशी बोलून.
चल ठेवतो हो हो हो हो.